ह
तसेच
बरी आहे तू कशी आहेस.
मी पण मस्त.
आवाज येतय ना व्यवस्
हो व्यवस्थित येतोय.
ओके काय बोलतेस बाकी
काही नाही ग हेच आपली रोजची काम आहे काय? म्हणजे बायांना काही कामं काही चुकतच नाहीत ना. तेच रोजचे कामच करावें लागतात.
हो ते काय आपल्याला बोलतात ना आपल्यात एक मराठीमध्ये बोलत नाही माझ्या पाचवीला पोजलंय. तस स्त्रियांच्या पाचवीला काम हेजलेलं असत तिला भले ती बाहेर जाऊन नोकरी करणारी अस. असो किंवा दिवसभर घरात काम करणारे असो.
पुरुषांच मस्त आहे ग पुरुषांचं मस्त आहे म्हटलं मस्तच होत. तग बघण आता आज सुट्टते यांना तर मस्त जेवण वगैरे केलंय. मस्त झोपले आहेत आता आणि आपण काय बोलायला गेलो. रोज म्हणतात मला ज जला जावं लागत मा. पाय दुखतात म मी नोकरी करतो.
हो अगदी अगदी सेम सेम सगळ्यांच्या घरी तेच असतं. तुम्हाला काय तुम्ही घरात बसून असतं आमच्या डोक्यात काही एक काम असतं का किती कामे असतात डोक्यामध्ये किती काय काय चाललं असतं
हो बरोबर आणि आपण जेव्हा पैसे मागायला जातो आपल्या आपल्याला काय बोलतात की तुमच्यासाठीच मी नोकरी करतोय लेसाठी करतोय बायकोसाठीठीच करतोय आणि आपण कधी पैसे मागितले तर कधी कधीच म्हणजे कारण विचारल्याशिवायता देणारच नाही मी ते कारण सामान सुद्धा मला लवकर मिळत नाही
हा नाही ते तर आहेच ग सगळीकडे
त्याच्यामुं असं वाटतं मला आपणच काहीतरी कुठून तरी थोडंफार कमाई कराव घरून बसल्या बसल्या म्हणजे आपल्याला विचारणार तरी कोणी नाहीये की तुझ्या पैशांचं तू काय केलं हे कोणीच विचारत नाही कधीच
अगदी अगदी आणि कसं असतंय म्हणजे स्त्री म्हणल्यावरती तिला सगळ्या गोष्टी म्हणजे बोलतात सांभाळून घ्यायचे असतात अगदी त्या घरातल्या जबाबदारी्या असू दे किंवा काही असू दे आता वान सामान वगैरे आणलं तर आपण शक्यतो एवढा प्रयतो की कुठे माझे पै जास्त वाचतील किंवा एखादी तो घ्यायला गेला कारण की भले आपण कमवत नसल तरी पण आपल्याला त्या पैशाची किंमत असते कारण की अ बोलतात ना कष्टाचा पैसा असतो तो मेहनतीचा असतो घाम गाळल्याला पण म्हणजे पुरुष पुरुषांकडे बघाला गेलं तर त्यांना तेवढं नसतं कारण की त्यांना म्हणजे ते कधी एवढे फिरलेलेच नसतात ना त्यांना काय फक्त पैसे द्यायचे आहेत हा आणा बाबा तुम्हाला काय आणायचंय ते आणा पण त्यात तून पण आपण किती बचत करतो म्हणजे डोक्याने विचार करून गोष्टी करत असतो जे गरजेचे आहेत त्याच गोष्टी आपण आणतो
अगं खरंच ग तू जे बोलली ना आता मला तो अनुभव आजच म्हणजे मी त्यांना कालच बोलली की, जेव्हा माझ म्हणजे शिजर झालं माझी डिलिव्हरी झाली त्या वेळेला मला डॉक्टरांनी मेड वगैरे लिहून दिलं होत. पण मी ते घेऊच नाही दिलं. घरच्यांना म्हटलं आता झालंय सगळं व्यवस्थित कशला घ्याय तर मी घेऊच नाही दिलं आणि आणि आता आता मला ना आता डॉक्टरांनी मला सोनोग्राफी करायला सांगितली तर मला म्हणजे लक्ष आलं की जाऊ द्या उग दोन दोन हजार रुपये तर सहज जातील सोनोग्राफ्ट पला मी म्हटलं नको जायचच नको तर मी गेलेच नाही सोनोग्राफीच नाही केली मी आज म्हणजे करतो आपण काटकसर पण ते काय बोलून गेले तरी पण तुला कुठे पैसे द्यायचेत मलाच तर द्यायचेत ना.
पण तसं नाही ग पण हे आता आरोग्याच्या बाबतीत असेल तर थोडस आपण हेळसण नाही केली पाहिजे कारण की आता कसं झालंय माणसाचं जीवन म्हणजे अं अं काय बोलतात आपण ती गोष्ट आपण हे पण करू शक नाही की बाबा पुढे जाऊन मला काय होईल की नाही आपण बाहेरून किती चांगले असलो हेल्दी असलो आरोग्य असलो पण शरीराच्या आतमध्ये का काय चाललंय ते माहिती नाही त्यामुळे इथे तू तो विचार करू नको पहिली जाऊन ये कारण की, आरोग्याशी कुठलीही गोष्ट आपण हे करायची नाही. आता सध्याची परिस्थिती तशी नाही ग पूर्वी आपला जेव्हा बालपण होतं. किंवा आपल्या आई वडिलांचा काळ होता. तो वेगळा होता तेव्हा माणसं धन दाकट होती. त्यांना चांगलं सेंद्रिय खायला भेटत होतं पण आता तस नाहीये ना
अगं पण काय होतं आपण विचार करतो म्हणजे असा विचार केला ठीक आहे. आता मी त्यांना काय बोलून दाखवले मी तेव्हा त्या गोळ्या नव्हत्या घेत घेतल्या. म्हणून मग मला आता ना थोडासा म्हणजे केस गळणं वगैरे कॅल्शियम कमी हाडांचं तर दुखतात म्हणजे अस तरी ते शेवटी म्हटले की, तू बोलून दाखवलस ना त्या वळेला तूच म्हटली घेऊ नको आता तू शेवटी बोलून दाखवलस तर मग तू परत उद्या पुन्हा बोलून दाखवशील की, मला सोनोग्राफी करायला सांगितली. आणि तुम्ही केलीच नाही. त्यापेक्षा तू चल आज मी म्हटलं नाही मी बोलून नाही दाखवत मग असं होतं ना ग की म्हणजे जिथे का कसर करायची तिथे ते करत नाहीत. मग आपल्याला वाटत नाही तिथे मग आपण करायला तयार होतो.
हम् अगदीच अगदी आता आपणच किती आता मी तुला सांगते बघा आता माझ्या मुलाचा बड्डे आहे पुढच्या ोड तर मला भले खरेदीला पैसे दिले होते पूर्ण म्हणजे माझे कपडे त्याची पण मी म्हणलं आता माझ्याकडे तर आहेत मी घेऊन कुठे आता मीच लव ट्रिपला वगैरे जात असते. तर त्या कपड्यांचा उपयोग तरी होतो. तर घरातल्या घरात आपण काय आहे गाऊन घालणार नाही तर टी शर्ट आणि खाली ट्रॅक वगैरे घालणारच बाकी आता ड्रेस घेऊन काय करायचे, म्हणून मी घेतले नाही. मी फक्त मुलाचे कपडे आणले. का? तर तेवढे चार पैसे राहिले तर उद्या कशाला तरी अडी अडचणीला म्हण कशाला पण आपल्याला उपयोगाला येतील ना. म्हणजे आपण असं विचार करतो. कारण की कुठली गोष्ट आहे म्हणून आपण त्या गोष्टीचा बोलतात ना जास्त वापर केला. तर त्याला काय गरजच नसते ना. क तो ज्या वस्तू आपल्याला नको आहे त्या आपण टाळतोच
अगं म्हणजे हो अगं माझ्या मिस्टरांना ना अ म्हणजे हे चिकन मटन वगैरे खायला खूप जास्त आवडतं तर ते ना आठवड्यातून एकदा आणतातच म्हणजे त्यांना शुक्रवारी सुट्टी असते मग ते आणतातच आणि मग आता विचार करायची गोष्ट आहे साडेआठशे रुपये किलो आहे जवळ मग अर्ध लं तर किती पैसे जातात आणि आपण हेरवी किती काटकसर करतो मग मला असं वाटतं कधी कधी ठीक आहे तुम्ही महिन्यातून दोन वेळा खा पण आठवड्यातून दोनदा दोनदा म्हटल्यानंतर किती हे होतय ना म्हणजे तुम्ही एकदा खाताय तर तो भाजीपाला महिनाभर जाय लागतो आपल्याला मला असं वाटतं
आणि बोलतात ना ती काय पाचशेची नोट मोडली का ते काय परत तुमच्याकडे येतच नाही मले ती चारशेची वस्तू आणा तुम्ही पण शंभर रुपये ते मसाला आला आहे ते तस करून जातातच त्यामुळे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तर बरोबर आहे म्हणजे जिथे गरज नाही त्या ते खर्च आपण टाळायचाच प्रयत्न करतो कारण की आता बघतेस महागाई एवढी आहे की दोन मुलांना वाढवण सुद्धा खूप अवघड झालं आहे
खरंच खरंच खरंच अवघड झालंय बघ महागाईच तेवढी वाढलीय की काय सांगणार आणि म्हणजे आपण तरी पण त्यांना मदत करण्याचा एक प्रयत्न करत असतो पण त्यांना नाही समजत ती गोष्ट म्हणजे आपण कधी त्यांना हे नाही म्हणत ना की म्हणजे आता समजा बघ माझ किती जरी दुखलं तरी मला शेवटी माझं काम चुकणार आहे का नाही चुकणार आहे माझ किती जरी दुखलं तरी ते काम मला करावंच लागतं उथून आता मुलगा आहे छोटा छोटा त्या मुलाकड उठून बघावंच लागतं शेवटी मलाच कराव लागतं पुरुष लोक किती करतात ग करून करून.
हा आणि तरी बोल आताचा काळ थोडा बदलला आहे नाहीतर आपले आई वडील ज्यावेळी होते. त्यावेळी तर म्हणजे आपल्या बाबांना आपल्यासाठी तर टाईम नसायचा आणि त्यांनी कधी आपली कुठलीच गोष्ट केली नसेल कारण की तेव्हा बोलतात ना लोकांची मानसिक ता पण तशी होती. की बाईने फक्त चूल आणि मूलच सांभाळायच बाकी दुसऱ्या ह्याच्यामध्ये बाईने डोक घालायचं नाही आणि पुरुष लोकं पण तेवढे कधी स्वतःहून त्या गोष्टीसाठी कधी हे झाले नाहीत की हा बाबा बाळा रडतय तर मी घ्यावं बा माझी बायको काम करते तसा तो काळ होता पण आता थोडा काळ बदललाय कारण की मी स्वतः अनुभव घेतलाय ज्यावेळी माझं पण झालं होत बाळ त्यावेळी माझ्या मिस्टरांनी मला खूप म्हणजे मदत केली अगदी रात्र रात्रभर बाळाला घेऊन बसलेत कारण की म्हणजे आता जी थोडी पिढी म्हणजे बोलतात ना शिकली आहे. किंवा एकमेकांची काय व्हॅल्यू आहे ती किंमत लोकांना हा पण पूर्वी तसं नव्हतं पूर्वी म्हणजे बोलतात ना एक लोकांनी मानसिकताच ठेवली होती. ती बायकांचं काम बायकांनीच करावं आणि पुरुषांचं काम पुरुषांनीच करावे.
खरंच म्हणजे असं घराच्या बाहेर पडलं ना की डोक्यावरून पदर असायच. आणि डोळ्यांच्या नजर खाली एकदम असं होतं आणि बायांनी मध्ये मध्ये बोलायचं नाही कोणी पुरुष असतील तर त्यांच्या समोर उभ राहायच नाही किंवा चहा वगरे द्यायच जरी असलं तरी आ कस आपण बिधास्तपणे जातो समोर सगळ्यांसमोर चहा वगैरे देतो त तस नव्हत आधी आपल्या घरच्यांना आवाज द्यायचा आणि चहा घेऊन जा वगैरे असं नाही का. तेव्हा धाक असायचा. एक म्हणजे, घराच्या बाहेर जायचं नाही. जसं की माझ्या काका, लोकां स्वभाव अजून पण तसा आहे. आणि माझ्या आजोबा सुद्धा एवढे तापड आहेत. आजी थोडं जरी कुठं गेली, तर त्यांना अजिबात जमत नाही. शिव्याच देतात डायरेक्ट.
हो ना म्हणजे अ अगं अगदी जेवताना पण पहिली पुरुषांची पंगत बसणार, मग लहाना थोरांची. आणि शेवटला बाईने जाऊन जेवायचं, म्हणजे तिला ते टोपल्यात जेवण आहे की नाही. ते पण कोण बघायचं नाही. कारण की आपलं झालं. झालं पुरुष मंडळी हात धुन मोकळे. पण मागे काय आहे नाय, ती कशी खाईल काय, हा सगळ्या गोष्टी पहिलं कोण विचारच करायचा नाही. आता हल्ली आपण सोबत जेवतो पण पूर्वी तसं नव्हतंच.
अगं माझ्यासोबत तर आता आत्ताच्या या पिढीमध्ये सुद्धा हा किस्सा झालेला. की मी म्हणजे माझ्या सासरी यांच्या इकडंच थोडं वातावरण वेगळच आहे. तर मी तिकडे गेलेली. आणि मग मला म्हणजे जेवण छान बनवता येतं. तर मग मला भाजी भाजी बनवायला, सांगितली मग मी भाजी बनवली. आणि पोळ्या सकाळीच केल्या होत्या आम्ही भरपूर. माझ्या जावेने अन् मी. मग आम्ही पोळ्या वगैरे केल्यानंतर दुपारी सकाळी यांनी नाष्टे केले. पुरुष लोकांनी आणि मग दुपारी थोड्या पोळ्या कमी राहिल्या. आणि आम्ही काही नाश्ते वगैरे केले नाही. आणि दुपार. वेळेला मग परत सगळी जेवायला बसली. त्यावेेळेला, सगळ्यांच्या ताटात म्हणजे पोळ्या भाकरी जे असेल ते वाढलं. आणि मग शेव ते मला इकडे यायचं होतं. आणि मग पोळी कमी पडली, तर माझ्या सासूंनी मला पोळी सुद्धा खायला दिली नाही. म्हणे ते काम करतात पुरुष लोक म त्यांना खायला पाहिजे. तुम्हाला काय काम आहे. तुम्हाला काही काम नव्हतं, तुमचं काम आहे करायचं मग तुम्ही करून ठेवायचं न शिल्लकच. अस.
बापरे म्हणजे बघ म्हणजे एखाद्याच्या पोट्याचा सुद्धा विचार करत. नाही अशी आता म्हणजे पूर्वीची पिढी होती पण आता तसं नाहीये.
आत्ता तसं नाही करणार. आत्ता काय करतील, सगळे मिळून चतकूर, चतकूर खाऊ. पण सगळे. हो असा विचार करणार.
कारण की, आत्ताची थोडी पिढी बोलतात ना. शेवटी अ पुस्तकाचा नॉलेज. आणि शिक्षितपणाच थोडाफार तरी फायदा होतोच. अशिक्षित आणि शिक्षित मध्ये फरक हा पहिल्यापासून आहे. आणि तो राहणारच आहे. विचार त्यांचे कधीच एकसारखे असू शकत नाहीत.
नाही आणि त्यांचे विचार कधी आपण बदलूच शकत नाही. हे तर तेवढंच खरं आहे. कारण, पिढी किती बदली. लोक शिक्षित झाले. आता ते स्वतः आर्मीमध्ये आहेत पप्पा. आणि पुढे आता यांचे मुलं पण नोकरीला आहेत. पण काळ तोच राहिला, ना शेवटी घरात वातावरण.
त्यांनी जे जगलेलं आहे आयुष्य. ते लोकांना तसं वाटतं की आम्ही जे बघितलं तेच आताच्या पिढीने तसंच वागावं. आणि त्याच गोष्टींना त्यांनी पुढे न्यावं. म्हणजे आधुनिक झालेला बदल ते लोक तयारच नाहीय आहेत.
नाही ते त्यांचच सांगतात की, आम्ही एवढं सहन केलं. आम्हाला एवढा त्रास झाला. आम्ही असं जगलो ठीक आहे चालेल. आपण अ बोलूया नंतर.
हो हो नक्की नक्की चालेल.
होे ठेवते बाय.
हा बाय